महिला बोलन हॅलो ह बोलाना काय म्हणतेस ग बाई काय नाही ग? मग बसली होती आता गं ड्रेस घ्यायला जायचंय ग मला थोड्या वेळात. हो का मग पैशे अग बाई मी कशाला घेऊन देऊ तुला हा तुझ्या आईला सांग की. अगं मी आम्ही दिवाळीचे रे कपडे नाही घेतले. दिवाळीचे कपडे नाही घेता आम्ही हा धर माझ्या मम्मीशी बोल मग मग तू माझ्या बहिणीशी बोल हा माझी बहीण पण तुला काहीतरी सांगती आहे काय ग? कशी आहे ग काही नाही बाई काय म्हणता काय चाललं तुझ काही नाही ग‌ काय म्हणते चहा घ्यायला ये आमच्याकडे मी चहा नाही पित अहो मग काय. काळाची पिती चहा काळ काळा म्हणजे चहा ब्लॅक टी म्हणतात ना. पाव चहा खाती का? पाव वा आहे का हो तुम्ही देणार का मला? हा मग आमच्या पोरींना आवडत बाई चाहा चपाती हा चालती. आवडत मला पण पाव गोड पाव आहे का हो नाही. चालेल, चालेल चांगला असत ते गोड पाव खायचे असतात. तुमला काय माहिती बघा ना कोणाला असं वाटेल मी कोणातरी आ त्यासाठी आत का आप करता काय झालं? ते या पोरीने काय केलं माझ्या लहान बहिणी नी जॅकेट आणलं आणि माझ उरावर पटकुन दिलं. मंदर तुझ्या तूझ्या कपटात ठेवत जा म्हणे. हो जंगला आड भात करायला गेलस अ ते. हे होते काय बोलत चिमट्याच दोरी खूप सुन गेली तिथ.
एवढं सुजलं की बस असं वाटल छान छान कोणा म्हणाला म कोना साठी हातच कापला की काय.
ह का अग मग त्याला थोडस आहे ना काही ट्यूब्यूब या बाई सुप्रिया माई सिमची नाही तर मग कसली? तर युट्यूबला जराशी हा अगं मी तुला काय म्हणत होती? तुला लाडकी बहीण आली का ग? हो का हं.
माझ्या नवऱ्यानी गाडी घेतली ना माझ्या नावावर. तुम्हाला माहित नाही पडल का हां ते गाडी घेतली तर मग ती पण बंद झाली माझी हां. नाही तर पहिले येत होती चांगली मला.
चालेना बाई.
काय करती जाऊ दे आता मी तर नादच सोडून दिला आता काय मला काही येणार नाही, आता माझ्या नवऱ्याने एवढं करून ठेवलं बुचू-बुचू
अगं बाई मला तर आलेच नाही ग चार, पाच महिन्याचे मला त्याच्यावरच चालायच येतच नाही लाडकी लाडक्या बहिणीचे पैसे मला हां काय कराव गं बाई?
काय समजना इ बाई.
केवायसी करायची का बाई?
हा केवायसी माझी नाही होणार हो, माझ्या नावावर गाडी आल्यावर कसं काय होईल?
नाही नाही आता म्हणताय मोबाईल वर युट्यूब वर बघितलं मी तर म्हणताय ते केवायसी करा म्हणे. पण होईल का येईल का पण मला पैसे?
हा पडती देेखादया दिवस.
मी जाऊन आली बँकेमध्ये आणि त्या बाय कना बी भेटली मी त्या बायका नाही का, त्या कोणत्या बायका म्हणता त्या? अंगणवाडी सेविका त्यांच्याकडं बी जाऊन आली बाई, पण त्या म्हणता का म्हणे आता तिकडूनच काय झालं काय माहिती म्हणे, मावशी ते काय पडना म्हणे मग म्हनलं बाई आता काय? फॉर्म भरायचा का काय म्हटलं? विचारून घेऊ यांना तुम्हाला माहिती असलं तुम्हाला पडले ते सगळे म्हणून, विचारलं बाई म्हटली येतं का काय तुम्हाला?
नाही नाही, येतील बितील.
हा हा, का? बरं मग तस सांगा मला येता का नाही येत नाही, तर मग मी दुसऱ्या बाईला परत सांगून ठेवलं आहे चौकशी करायला, ती काय म्हणती काय नाय बघू म.
बरं.
हम्म, तेवढं विचारपूस करा बाई तेवढं आमचं याच होतच नाहीये. आणि ते काय, आता नवीन निघालं ओ ते? त्याला आता काय निघालं? काय माहिती, बाई ते आता असं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन जायचं.
आवो ते मतदान कार्ड नव येवून राहिले.
परत? हा. काय बाई? दर वेळेस दर वेळेस हा
चांगलं-चांगलं जन्म तारीख
हां.
लहान-लहान पोरांच्या ते वय वाढून द्यायचे मग ते आता ते
हे व्हायला लागलं, पुढे प्रॉब्लेम यायला लागला, सगळ्यांचे आधार कार्ड निघाले, मग आधार कार्डची ते करून जन्मतारीख बनवते आणि जेंच वयात बसत नाही ते बी इलेक्शन लढत होते.
हां का बाई सरकारन केला का कायदा काढला का सरकारने? हो बाई आता च सरकार लई कडक आहे बाई. एक एक नवीन नवीनच स्कीम येऊ राहिली बाई आता
काय करता आता?
हुं ते पहिले नव्हतं समजत वो आता मोबाईलमुळे सगळं झालंय, डिजिटल झाले. होय ना
ही पोरगी हाय बघा हिच्याशी बोला, हिला सगळं कळतय डिजिटल वालं मला काही
हा का हा बघावं लागल ते हा अगं बाई ते मोबाइल च सगळं डिजिटल झालं म्हणे कसं झालं डिजिटल?
आवो म्हणजे ते नाही का आता सगळं प्रोसेस ज्या पण होतील ना त्या मोबाईलवर होतील, हा आता म्हणजे असं आ आधी आपण कसं कागदपत्र बिगतपत्र भरायच
हा हा हा ते
काय नाय आता ऑनलाईन जायचं तिथ कागदपत्र काय जमा बीमा नाय करायचे त्यांना दाखवायच ते तिथून फोटो अपलोड बिपलोड
मला तर कायी समजत नाय बाई. आवो तिला नाही येत ना छोटी ती म्हणून म्हटलं तुम्हाला येतं का म्हणले? दावु यांना कसं-कसं येतं, मला तर ते बटणं बि नाही दाबता येत बाई!
तुम्हांला काय करायचं होतं पण?
माझं ना ते आधार कार्डच दौडावून गेले होते. आधार कार्ड हारवून गेलो वो दौडावून गेलो.
कुड दडलं?
कुड राहून गेलं का काय काय माहिती ते मतदान झालं ना आधार कार्डच नाही सापडून राहिल मला आता ते काय करायचंय म्हणे. रेशन कार्डच त्याच्यासाठी सारं घर चापललं बाई काय नाही साप पडलं ते आधार कार्ड म्हवाल मग आता कसं काय करायचं?
मग काय नाही एक फोटो घेऊन जा तुमचा आणि
हा
जर आधार कार्ड च तुमच्याकडे झेरॉक्स आहेत?
नाही ना बाई शहराकडे यावा लागलं, गावाकडे नाही इकडं नाही ना वो आम्हांला ना गा शहरातच यावं लागतो.
मंग काय करा तिथं ना थोडं छोटंस बूथ बीत असल बघा तिथं
नाई ना ओ मावशी काही नाई ना ति त काय कराव तिकडं आहे का तुमच्याकडं?
मग तुम्ही काय करा गावात या इकडं शहरात आणि तिकड भेटल बघा
उद्या सकाळीसच यावा लागल. हुं हा का आता बंद झाल असल का ओ टाईम झालां त
नाई आमच्या समोर चालू ये अजून.
पण आता सम ज भेटायला त पाहिजेल. एवढा का हो पण रात्रीच कुठ येऊ मी फिरत बस
ऐका ना तुम्हाला आधार कार्डच काढायच ना.
किती पैसे लागल, त्याला किती पैसे लागल.
शंभर रुपये.
हा का बरं बरं बर.
त काय करा, माहितीय का मला ना तुमचा फोटू टाका. आणि आधार कार्डच ते झेराक्स असल ना एखादं छोट बीट ट ते टाका मी ना इथून सोमोरूम करून घेते म मी पैसे देत ते म तुम्ही आला का आधार कार्ड तुमच घेऊन जा आणि मला पैसे
बरं बरं चालल ठीक ये हा तुम्हाला पैसे पाठवून देईल. आणि ते फोटो आता पाहावा लागल, लगेच देता का ओ ते.
नाही पंधरा दिवस लागता.
काम आडवून जाईल त्याचं काय.
मंग आता ती तुमची गलती ना माझी थोडी ना गल
मंग मी आता परत बघते, बाई मंग माझ्या कपाटा बिपाटामध्ये काय बाई. पंधरा दिवस म्हणल्यावर त्यांना त दोन तीन दिवसातच पाहिजेलये.
नाई एवढ्या लवकर नाई होणार पंधरा दिवस
बाई एवढे दिवस लागता का एवढं कागद पत्र करायलाय पग
मंग.
बई मला वाटलं लगेच दुपारी बिपारी होऊन जाईल म्हणल सकाळी संध्याकाळी.
नाहीय.
बघ ना काही अर्जंटमध्ये कोणी ओळखीच असेल तर करत असल तर अर्जंटमधी मी त्याला म्हणा दोन. पन्नास शंभर रुपये तुला जास्त देते, भाऊ म्हणा पण मला लवकर
हजार पाचशे रुपये घेतील बाई ते.
नाय बाई एवढंट नाई ओ दोन एकशे रुपयाची गोष्ट ठीक होती.
नाई मंग अर्जंट कराला पाचशे रुपये लागता बाई.
करायला लय पैसे घेऊ राहिले आ हम्म बर.
कडून बी खाता ते लोक
बई एवढे पैसे घेता का ओ बाप रे! कसं काय क फुकटत काहीच नाय राहिलय.
काहीच नाई हो काहीच नाई बया.
गावाकड शहराकड त लय असल तुमच्या. तुमच्याकडे इथंकसं घ्यायचं असेल, तर एवढ मैसे पैसे द्यावा लागत
मंग.
बया आता. मग आता काय करावं लागेल, यावच लागेल का पंधरा दिवस. त्याला मला जलदी दे ना भाऊ मणा.
नाही लवकर नाही होणार ते.
तुम्ही विचारून तर बघा.
बर मी विचारून बघते दिलं तर सांगते. तुम्हाला नाही दिलं तर मग तुम्ही बघून घ्या.
बर बरं चालेल चालेल. चाले तस बघा असल कोणी ओळखीच. हम्म काय म्हणत अजून.
खाय नाही चहा पिऊराय ल या.
हा का नाही ब मी नाही चा पीित ना आता मी काळी काळी चा पी त ती. नाही हो मला ना त्रास होत. ज जव त्रास होतो, ना मग मी च नाही, चहा मध्ये दुध नाही टाकत. नुसती पत्ती टाकते, आणि थोडीशी साखर टाकते आणि तसच उकळते आणी पिते. हा, मग काय करावं? त्रास होतो ना, त्याच्यासाठी. बरय चांगल, हम्म,, मग काय करता? काय म्हणता अ तुम्ही? काय नाही तुम्ही काय म्हणता, आताच आंगोळ केली काय? आमची तुला पाऊस सांगू होता. होय का,, तू बाहेर रालाऽ हो का, आमच्या इकडे सगळे लाईट गेलेली आहे शेतावरचेऽ लायटर नाही हे, कालपासून तर आमचे लायटच नाही आलेलीऽ हा मी अंधारातच करते, मग आता म्हटलं चला रांधून, बिंदधून घेऊ. कणी, का कालवण, बिलवण करायचं,, काही भाकरी, करायच दोन, चारऽ हो आणि काय ठ्याचा करू म्हणलं थोडासा.
हा बरोबर आहे.
हम्, चला मावशी मी करते, बर बर चालेल बाई, येऊ, हा, हम्,